हॅलो
हा आवाज येतोय का?
हॅलो
आवाज येतोय काय?
हा येतोय की
हा हा काय कराल्यास?
काही नाही जेवण बनवते.
होय
होय
आज गेली नाहीस जॉबला?
अगं नाही पाऊस खूप इकडं.
हा हा काय बनवायलाय. आमच्या इकडं पण आहे आता थांबलाय.
होय.
होय.
पावसामुळे इकडे सगळ इकडची सगळी वाहतूक ठप्प झाली.
मग सुट्ट्या आहेत का?
नाही सुट्टी नाही दिलेली घेतलीय याय जायला वाटच नाही आता कारण ब्रिज वर वगैरे सगळीकडे पाणी आले ना.
सगळं बंद झालं आता
होय आधी आम्ही राहत होतो ना चाचेकरला आधी चिंचवडला राहत होतो बघ. किथं तर कुले पाणी आले. जास्त पाणी आता तिथं अजिबात आज आातच येत ना. होय आधी मी तिकडे होते चाफेकरला आता निगडीला आल. इकड पण आलं होतं पाणी पण याय जायला तर रोडच नाही अ गं बस जायला कंपनीची मग जिकडचा रूट सुरू आहे तिकडच्या बसेस फक्त जातात.
हा हा.
मग आता कॉल करून सांगितले येणार नाहीये दोन दिवस म्हणून पाऊस आहे इकडं गावाकड पाऊस
गावाकड पण आहे की नद्या भरल्यात आता गावा पकडतो पण काय होते काय माही आता
हम्म तुमच्या इकडं.
आमच्या इकडं मी जरा इकडं मावशीकडे आलोय आमच्या इकड पण नदीला पाणी वाढलं असत.
हम्म यावेेळेस पण पूर परिस्थितीेते का काय माहिती
होय पाणी जास्त आलेय नदीला पंचगंगेला येताना बघितलं.
हम्म पण अगं गावाकडे एवढं नाहीय इकडे जास्त आहे.
हम्म.
आणि पुण्याला कसं रेड अलर्ट दिलाय ना.
होय.
होय.
हम्म हम्म.
त्यामुळे कुले जास्त पाणी हे झालं. आता जेवढे आता नवीन बांधलेलं होता बघ. हम् बोगदा होता ब यायला इकडं काहीतरी नाव आहे बोगद्याचं. ते तू बोगदा पण कळायला लागला आता नवीन बांधलेला.
होय.
एक दोन वर्षच झाल्यात काहीतरी गळायला पण लागला होता.
म तुला आता इकडं गावाकड पण हे नाही भेटत.
गावाकडे पण यायला नाही इथंच काय असेल ती सुट्टी आता
हम्म.
ता तोच विषय चाललाय बघायच किती दिवस अजून अस होते ना माहिती हम्म मावशीच्या गावाची नदी काय?
हा तेच की य त्याना बघितलं पंचगंगेला पाणी पंचगंगा लागत्या.
अत पेर वर्तीे-
आले रस् होय होय पात्रा बाहेर पडलं.
हम् आणि हच वारणीच
आणि काय मग वारल्या अजून नाही बघितलं गं आम्ही इकडं इकडं आलेला आहे मावशीकडं त्यामुळं
हां हां ग वगैरे आहे तिकडं इकडं तरी जास्त नाही व्हायला लागलोय आता
हा हा कोण आहे. अजून रूममेट
आता रूम मेट आहे की मैत्रिण.
ती पण सुट्टी घेतली असेल.
होय ती पण सुट्टी माझ्यासोबतचं आहे ती दोघी पण कशी रूट जात. आता यायला जाईलाच वाट नाही.
हो पण
त्यामुळे सुट्टी.
हा.
ह
आजूबाजू ला सगळी कामं बंद झाली असतील सगळ्यांची.
होय सगळी काम आता बंदचचं आहेत गं आयटी वाली ज्यांची. ची वर्क फ्रॉम होम वगैरे ना त्यांचचं फक्त सुर आहे बाकी सगळ्यांची बंद आहे.
हा हा हा. मग कसा पगार तुम्हाला सुट्टी तर चालू का. नाही.
नाही आता कुठला पगार चालू सुट्टीचा. जे म्हणजे जवळचे आस पास जेवढे आहे का जिथं पाणी. होय आता ज्यांचा म्हणजे जवळपास ज्यांच्या घरी किंवा ज्यांच्या रूममध्ये वगैरे पाणी नाहीयं. ती जातात कि म्हणजे ज्या रूटच्या बसेस सुरू आहेत वगैरे अशा.
हम्म दोन दिवसाात होते. का जागा जायला
तर बघायचं पाऊस किती उघडतोय त्यावर डिपेंड आहे ते पाऊस आता किती.
इकडे तरी काल पासुनू जरा उघडले
तिकडं उघडलंय कालपासून इकडे नाही उघडलेला.
चालूयं. अजून
हा आत्ता जरासा उघडलायं बघ. तोपर्यंत कपडे वगैरे धुतलेली सगळे ओले होते. तेचं वाळ टाकून आले वर आता आणि पाऊस आला कि काय होते काय माहिती.
म अली पक न ह म रा
कुठे फिरायला वगैरे पण जायला आता येत नाही सगळीकडे पाणी आले. सुट्टी टाकून घरातचं बसायचं.
हो. अजून काय मगं.
निवांत.
फोन केल तस का नाही म्हणून तू होय आम्ही पण पोहे केेले होते नाश्ता करून बसले.
हम्म. मम्मी पप्पांचा रोज फोन येतोय तेच विचारतात ते सकाळी संध्याकाळ ते न्यूज बघतात. आणि मला फोन करतात. आजकाय पाणी बघ आज पावसा आहे बघ जाऊ नको म्हणतात.
होय होय एकटीचं आहेस म्हणून काळजी वाटते.
हम्म नाही मला पण आधी वाटलं एवढा पाऊस येणार नाही. एवढं काही होणार नाही पण पाऊस लई यायला अगं.
हम्,
टाईमपेक्षा मला मम्मीने फोन केला मी तिलाचं म्हटलं नाही होत. तसं काही एवढा पाऊस नाहीेत तेवढ ब्लॉक वगैरे नाही होत आणि बरोबर तसं. झालं दुसऱ्या दिवशी ते न्यूज ला सांगितलं होतं त्यांना आधीचं. जास्त माजे अजून आहे तीन चार बस असं सांगितलंय काय काय होते काय माहिती. अजून किती दिवस सुट्ट्या पडणार आहेत काय माहिती
का हा बरं ठेव का मुक्काम आहे की उद्यापूरवा जायचं
हो
हम्
हम्म् बर बर येऊन जा मग गावाकडून
हा हा तू पण ये आलीस तर
हा आता पाऊस कमी आला की येऊनज
हा
ह ह
चालते ठेव का
हा टेक
ह